हा हा येतोय आवाज.
हा येतोय बोला की
काय चाललंय?
काय नाही बघाकी बसलंय मी तुमचं काय चालू आहे.
काही झालं स्वयंपाक आताच आता म्हटलं जरा वेळ द्यावा थोडासा तुमच झालं का?
हो झाले जेवण आवरलं.
होय.
हो जेवण करून बनवून झालं.
हो लोकर असते काय.
हो लवकर असते.
हा काय मग विशेष.
विशेष काही नाही बघा तू काय म्हणताय मग पाऊस वगैरे आहे.
पाऊस आत्ता सध्या तर नाहीये.
हम्म हम्म हा हा आमच्या इथं तर आ दुपारी पण होता आता पण पडतय.
होय कधीपासून सुरुवात झाला.
आहेत मगाशी पाासून सहा वाजल्यापासूनच अचानक चालू झाला पुन्हा.
हम्म हम्म पण नाही लवकरच ह्या वर्षी जुलैला पाक सुरू झाला ना. आणि तुमच्याकडे कधी तस
हा पुन्हा मधी आणि नव्हता आठ पंधरा दिवस
हा हा हा.
हम्म आता परत आता रोज थोडा थोडा थोडा चालु
होय. तेच ना यावर्षी पाऊस खूप लेट आला पण भरपूर झाला पाऊस. सुरुवातीला परत न उघडला परत आता सुरु झाला.
झालाय होय पाऊस पाहिजेच सोडा पण मध्ये लईच जास्तच पडला.
खूपच सगळीकडेच बघितलं ना आणि असं काही नाही कि इकड सगळीकडेच बरं सारखा पाऊस झाला.
होय त्यानंतर मग सगळीकडेच बंद झाला मग कुठे एवढा जास्त नव्हता.
हा तेच ना. आधी कस ठराविक ठिकाणी पाऊस होत होता. तसं या वर्षी सगळीकड समान झालाय.
झालाय होय.
हम्म पालखीच तर बघितलं ना आळंदीच. किती म्हंटलं आता ह्या वर्षी कॅन्सल होते क काय?
ह तसच वाटलेलं कारण तेवढी पुराची परिस्थिती झालीच होती.
हा.
खूप पाऊस झाला होता.
हो आणि त्याच दिवशी उघडला.
हा पुन्हा सगळं पाणी कमी झालं.
कमी झालं.
आता चालू ये दिंडी चालू ये आता
हो. आणि आता पण असं जोरात यतोय परत ना कमी होतय.
कमी होते होय सकाळी तर ऊन पण पडते.
हो तेच की
हम्म.
तुमच्याकड ऊन पडतय आमच्याकड नाही आहो आठ दिवस झालं नाही.
सकाळी थोडं वाजतय ऊन पुन्हा नी दुपारपासून पाऊस संध्याकाळी पाऊस
हा हा हा ह.
चालू असतेय अस हा बर वाटते ते कंटिन्यू पाऊस नको वाढतेय.
नको वाटत तेच कपडे तर सुकत नाहीत.
नाहीय बाहेर जाता नाही येत कुठं.
हम्म.
आता श्रावण सुरु होईल न.
होय श्रावण चालू होईल आता. काही नाही अस विशेष काही नाही पण नॉनव्हेज वगैरे खायचं नसत ये.
हा हा.
हे हे पाळायचं असते महिनाभर. पुन्हा सोमवारी महादेवाला जायचं असते.
हा.
हा पांढरी साडी नेत्यात ह बाई
होय. ते आता हल्लींच बायांच आपला झालच. सगळे सण साजरे व्हायला लागले.
ग नवरात्री मध्ये पण तस चालू झालंय नऊ दिवस. पण आता गौरी गणपती पण मोठ्या न मिलात हा त्यानिमित्तानंच त्यांना पण हऊस कराया मिळत्यात नाही तर मग हम्म नाही एवढं मग. होत.
हो खूप मोठे म्हणजे उल्हस असतय. आता श्रावण पासून सुरुवात झाली म्हणजे दिपावळी असं म्हणजे असत्य.
हा.
प्रत्येक सणाची आतुरता राहतेच मग हा झालात. का पुढच्या सणाची आतुरता राहते, असं होत जातया. तुमच्याकडे असत दांड्या वगैरे मग?
हो हो असते. गणपतीत खूप असतात. हो हो. जाते की मला आवडतं. आं गौरीचे खेळ खेळायला पण आवडतात. दांडिया खेळायला पण. नवरात्री मध्ये पण असतं गणपती मध्ये पण असतो.
होय का? मजा आहे मग तुमच्याकडे. आमच्याकडे फक्त नवरात्रीलाच, गणप पतीला नसतय काय. हं. गणपतीला मुलांचा डान्स असतय.
हा हा. आमच्यात गणपती पण आता खूप मोठे आहे ना. अन त्याशि ते तर सगळे सण म्हणा आंबेडकर जयंती, छत्रपतींची जयंती, हे सगळं असं मोठ्यानं चालत
चालत म्हणजे सणासारखंच अं लोक एक
चालू आहे. होय, रामनवमी म्हणा, हनुमान जयंती,
जयंती,
सगळे सण आता सगळे मोठ्यान करायल तर.
करतात. आमच्याकडे शिवजयंती खूप मोठ्या हेनी साजरी केली जाते. हा एकोणीस फेब्रुवारीला ना
हं.
अजिंक्य तारा किल्ला सगळा पूर्ण आ पाहाटे चारलाच लोक मशालग घेऊन निघतात. मिसाला हा मिसालाच असते या. लोक जातात तारेवर. अक्षरश पूर्ण किल्ला आहे ना सगळां असा लाल भडकच दिसतो. त्या वातीने. ज्योत हातात असते. प्रत्येकाच्या हातात ज्योत असतेया.
हा हा. बिना चप्पलचे सगळे मुलं
क हो हो. बारा एक वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो.
होय?
हं. सगळ्यात मोठा तो म्हणजे होत आमच्या इथं साजरा. एकोणीस फेब्रुवारी.
काहीतरी तरी साजरं होत असेल की. म्हणजे आता आपल्याला ते हे तेन होत नाही काय असं तलवारबाजी वगैरे?
हो हो सगळं सगळं. तलवारी अं भाला वगैरे. म्हणजे ते जे जे अस हा शिवाजी महाराजांच्या काळात होतं ना, ते सगळंच होतात. त्यामुळ तर बारा एक वाजतात. जेवण वगैरे सगळ्यांना. नाश्ता वगैरे असत या.
असतोय. हा ते एक बघण्यासारखं असते.
बघण्यासारखं खूप बघण्यासारखं. आणि कसं तीन वाजताच उठावं लागतं. चार वाजल्यापासून मग ते लोक जायला सुरुवात करतात.
होय?
हा. सगळे कसे वरती जमतात. आणि म मोठा कार्यक्रम असतोया. ढोल, ताशा. म्हणजे ते वातावरणच मस्त असतया. रायगडावरती कस असतय तसं बघा एकोणीस फेब्रुवारीला. आमच्या हित असतया. तुमच्याकड विशेष?
खूप गर्दी काय ते.
तुमच्याकडं काय म्हणलं विशेष? आमच्याकडे एकोणीस फेब्रुवारी जास्त विशेष असतिया
सगळंच विशेष आहे बघा आता गणपती पासून जे आता चालू होते गणपती म्हणा नवरात्री हे मोठ्यानं असते आणि आमच्या इकडचे म्हणजे रायगडला वगैरे जाणारे भरपूर आहेत होय सकाळी लव ल निघत्यात मुलं टू व्हीलरनं लव कर पहाटे निघायचं तिथं पोहचत्यात
एकचं एकच मिनिट ठेवले तं त्या नळापाशी पाजलंय हा बोला
हम्म हो तसं तर तसं आता सगळं मोठ्यानंच व्हालंय सोडा
हा हा हा हो आता हल्ली करतात लोक सगळी एकत्र येऊन
हो होय.
गणपती तर प्रत्येक ठिका काणी गणपती बसतोय आता प्रत्येक गल्लीत गणपत हा आणि मोठ्यानं साजरी होत आहेत अजून
नाय तर डी जे पारंपरिक खेळ भरपूर असतंय आता
भरपूर असतय पण गव्हर्मेंटने आता बघितलं ना रुल पण काढलाय बारा नंतर तर अक्षरशः आमच्या इथं तर बारा नंतर लोक रोड वरती बसलेले असत्यात
हम्म
सकाळपर्यंत
हम्म हम्म
तुमच्याकंड का विसर्जन असतंय मोठं
होय मोठ्यानं असतंय विसर्जनला तर हे जर थांबलं लवकर आपलं आता मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी पंचगंगा नदी आहे ना करतात ना आमच्या इथं विसर्जन सकाळी लवकर जर थांबलं आता शक्यतो सकाळी कोण थांबतच नाही सोडा संध्याकाळचेच ज्यांना का जास्त गडबड अस तर त्यांनी लवकर विसर्जन करत्यात गणपतीचे आणि जर एकेकांना मिरवणूक वगैरे रात्रीची काढायची असत्या त्याने रात्री लवकर निघत्यात पाच वाजता मिरवणूक. वगैरे काढून त्यांना सकाळ पहाट होत्या पुन्हा घरी येण्यासाठी इतकी गर्दी अस त्या नदीवर
होय
हा लाईनीत थांबायला लागतंय म्हणजे खूप गर्दी असत्या
हम्म नाही तुम्हाला नदी आहे त्यामुळे बरे आहे आमची तर नदी नाही मग आम काय करतात बनवतात तलाव बनवतात आणि मग त्यात
होय आमचे मोठे गणपती असतात ना मंडळाचे वगैरे ते नदीला होतात आणि असं खण असत्या माहित्या.
हा हा हा.
खण टाईप असते का नाही तिथं अशे घरातले गणपती विसर्जन होतात
होय.
ले काय पाचव्या किं सहाव्या दिवशी पाचवा सव्वा दिवस येतोय घरातल्या विसर्जनासाठी गणपतीला मंडळाचे मग सात दिवस अकरा दिवस असं.
नऊ नऊ अकरा दिवस राहतात तुमचा किती दिवस असतो घरातील मग
आमचा घरातील पाच दिवस असतो.
होय हो गौरई गणपती बरोबरच. हा ग आमचा पण गौरा आई आहे बरोबर. हो सात नऊ अकरा अकरा या दिवशी मग असतय मरत.
वेळ असतो पण अस मुलं ढाळत नाहीत त्या गोष्टीला त्यांचा जोस तस असतोय.
हो तेच की गणपती नवरात्री.
हा गणपती तर गणपती आधी पण गण गणपती यायच्या आधी पण त्यांची तयारी तेवढीच असत्या गणपती जाताना पण तेवढीच तयारी असते.
तेवढीच तयारी हो तेचम नाही आपलं म महाराष्ट्रीयन आपला आहे संस्कृती जपली लोकांनी
होय खूप आता तर त्याच जास्तच वाढली सगळं.
हो हो तेच ना पण कसं होतं की गल्ली गल्लीत करण्यापेक्षा सामूहिक सगळ्या नेत क तर तो मोठा हा. हे ना ते लोक पहिली लोकं बघितलं ना.
हा भागामध्ये एक असायचा गणपती हा ते खूप मोठ्या ना म्ह ते छान वाटत होत. ता ठिकठिकाणी असत्या त्या हम् मुलांचे ग्रुप पडल्यात थोडी इकडं थोडी तिकडं प्रत्येक जण गणपती बसवतात.
हा हा ह
कस असं म्हणजे फक्त बसवून पण चालत नाही ना त्यांची काळजी पण व्यवस्थित
काय जीवन व्यवस्थित हा.
का वगैरे त्यांना लावून चालत नाही.
चालत नाही तेच की
जपायला लागतो गणपती पण
हो असतय मग खूप तरी करतात मुलं बऱ्यापैकी करतात. पण कसं होत प्रत्येक गल्लीत करण्यापेक्षा आपलं सगळे एकत्र येऊन कले. होबा
भर भटत अजून अजून मोठं मंडळ छान वाटत ते
हा आता दहीहंडी बघा दहीहंडी. एक एक ते दोन ते आता आमची त्या द जास्त नाही दोन चारच होतात. खूप मोठ्या होतात मग द अंडी
त तर नाइ गल्लीत दोन तरी होतातच.
होय
होय हो
नाही आमची तर म्हणजे मोठे असे मग ते वेगळच सगळी लोक येतात ते बघायला वगैरे मस्त वाटत मग. बाकी काय म्हणताय मग कुठं फिरण्याचं ठिकाण वगैरे कुठे गेलेला फिरायला वगैर वगैरे असं की आम्ही पण जाऊ त्या ठिकाणी